काय?
काय नाही आता जरा वड्यावर जाऊन आलो.
हा.
बसलो बघ घरात आत्ता.
कुठे आपल्या कॉलेजकडच्या गणपतीला?
नाही नाही.
मग.
अ पेटीएमच्या बोडर आहे ते वडा वडा नाव आहे वड्यावर आपण जातोय बघ.
हा.
हम्म हा मग तिकडं.
आपल्या ह्याच्याया इकड ना कॉलेजच्या आहेत ना सऱ्या रोडनं पुढं जातोय तिथंच ना ती.
हा हा.
तेच की मग खाली पायऱ्या उतरून जा लागते आत.
हा.
रोड अस वरती कळसाच्या लेवलला तेच ना.
हा हा.
हा मग.
बोल की.
काय नाही ते काय आपला नवीन मेबर
हा.
नवीन मेंबर रे आपला
हा.
आज जॉईन झाला बघ
हा हा माहित आहे की.
त्याला काय आत्ता जमणार नाही.
हा.
मग ते उद्याच करतो म्हणलय.
चालतय चालतय.
मग तुला सांगून ठेवलं तो आणि त्याला फोन करशील.
बघ त्याला कस होतय नाहीतर आपण त्याला फोर्स तेन करायचा त्याला आता सुरुवातीला जास्त हे कराय नको.
त्याला काय संबंध नाही आता त्याला सांगितलंयच रे तुला करायचच आहे म्हणून ते करणारच त्याच झालं का सात सात नाही नऊ कॉल झाल्यात बघ त्याच आज दिवसभरात.
होय का.
नऊ कॉल झाल्यात बास झाल की. मी त्याला विचारलं आणि करणारस हाईस काय
हां
खर आता घरात त्यांचा दंगा चालू हाय जरा त्यामुळ नको म्हणतय.
हा हा
आता उद्या सकाळी हाय ते साडे अकराला काय
बरं
मग तुला वेळ कधी आता उद्या?
मला उद्या आता कॉलेज न कॉलेजन येऊन
किती वाजता येणार कॉलेज वरन? बारा वाजता चालतय तवर मी करून घेतो.
हा
त्यानंतर स्वयम्यान संपवला आता त्याच
हा
सगळ कॉल स्माना सपवलाय.
बरं
आता मी साडे अकरा पसन तू येऊ सतोवर एक वाजेपर्यंत तू वेळ घे बासनव एक वाजेपर्यंत? एक वाजेपर्यंत बास काय?
चालतय की आवरून पण होतय माझ तेवढ्यात.
नाहीतर मग एक काम कर आलंस कणी पहिला फ्रेश हो आणि मग एक कॉल कर एक कॉल रिसिव कर
हां
आणि मग परत फ्रेश हू. मग काय तू खाणर असलस तर खा जा म्हणजे तवर टाइम पण जातोय आणि परत रिसीव कर परत कॉल कर, असं कर.
चालतय.
मग तुमचं तीन -तीन कंप्लीट होतात. त्येज पण तीन आणि तुझं पण तीन. म ते झालं की परत आणि काय तर कर, परत आणि रिसिव कर परत आणि हे कर.
हा.
आणि ते झालं. किंमान चार -पाच वाजता एकदा खेळाय जायच आणि एकदा
चालतय, चालतय.
झाल?
हा.
आणि आता आपलं चौथा हुतय माझ्या मते.
हा.
बरोबर हा.
होय.
तुझ आत्ता तीन झाल्यात, माझं पण आत्ता तीनच झाल्यात. ना, बरोबर हा, म आत्ता चौथा होता हुतोय. आपण उद्या एक करूया मधी, नाहीतर आत्ता झाला तर आत्ता करूया.
हा.
बरबर हा.
हा.
म्हणजे आपल आज सपतेय.
बरं.
माझा आणि सम्याच तुझ्या हेच्यात सपलय बरोबर हा.
होय.
उदया विष्ण्याच सपाव.
हा.
बंडाचा बोग्या.
चालतय, चालतय.
हा, जर का बंडाला तिथनं कॉल करणं शक्य असल
हा.
तर बग.
हा.
करतेस काय म कॉल न त्याला तिथण.
हा, हा.
त्याला आधी विचार तस.
हा.
आणि जर का काय प्रॉब्लेम झाला.
हा.
कॉल चालू असू दे म्हणा कट कर नकोस.
बरबर.
आणि त्यावेेळेला मग तू काय कर, कि तू थांबू नको. तू बोलत राहा. म्हणजे बंडा जरी ऐकत नसला.
हा.
तरी पूर्ण तूं असंच सांगत बसं म्हणजे समजं आंत्ता तूूंना आहेस
हां
तरी पणं असंच की मी इकडं गेलतो आणि तिकंड जाऊंन असं झालं
हां
मंग परंत असं झालं असं तूं सांगत बसं त्यांला कां तुलां कायं करांयचा
हां हां
जेवलसं कायं
नाहीं इजीवां नां
कारे
तुझं तुझं जरां कांई नाहीं मंगाशीचं कायं तरं नाश्तां केलं तां तरं तंच
हां
भुकंलागली राहिल म्हणूंन आंता जरं कांहींतरी को खांयला नाहीं बघायचं मलां सरं अरे ते राहूंन दे बरं झालं फोन केलां क्षाने
हां
मी तुलां एक विचारायचं पॅन्ट मागवलेत मी
हां
आल्यांत त्यां पॅन्टा
कुंठल्या
ट्राऊझंर आहेतं बघं
लांकां जरां
एक ब्लॅक ब्राउन जरां दगडी कलर आहे
हां
दुसरां ब्राऊनीश म्हणजे ब्राऊनिश एवढां पणं नाहीं मं असं जरां क्रीम कलर मिक्स आहे म्हणजे फेंट एकदंम फेंट ब्राउनिश आहे
हां
क्रीम कलर पणं आपणं म्हणांना आणि तिसरान आहे तो क्रीम कलर आहे
म्हे आपलं त्या्ंयाच्यासारखं कां आपणं ट्रॅक सूंट घालते त्यां टाईपमध्यें आहे कां ट्राऊझंर आहे
ट्राऊझंर मध्यें मणं त्यांला कशी आहेतं माहितीय आपणं प्लेन घालतोय की नाहीं आपणं पॅन्टा पॅन्टा
हां ब्लॅक कलरच्या असत्यांत त्यां टाईप मध्यें
तसं नाहीं अशा ते त्यांच्या वरं उभ्यां खाली वरनखांली उभ्यां अशा रेषा पट्ट्यां आहेतं एकदंम स्ट्रेट लाईन्स आहेतं
हां साईड नं कायं
नाहीं अशा त्यां पेंटिवरच डिझाईन म्हणूंन
हां
आणि अशी वरं उंचीला पणं परफेक्ट बसल्यां पायांला माझ्या कमरे लां म्हंण उंची लां म्हंण आणि तब्येतीला पणं परफेक्टं बसल्यां
हां हां हां कितीलां घेतलांस
मलां सहाशेला तीनं बसल्यां
होय
होय
आता काय करणार हाय?
अं
तिथली मला एक क्रीम कलर ची आवडली मला. कारण तो माझ्याकड टिपशर्ट हाय ब्ल्यू कलरचा. त्याच्यावर मी आज घालून बघितली.
हा
असली भारी मॅच होत्या का नाही, परफेक्ट मॅच होत्या त्या शर्ट बरोबर मग मी ती ठेवणार आहे. आणि त्या दोन आहेत की नाही त्यातली बघणार कोण कुठली घेतय काय म्हणून
हं
आणि ती एक द्यायची.
हां हां....
असं करणार आहे तू बघा बी फोटो टाकतो मी, प्रीत्याला एक बघणार आहे मी. प्रीत्या घेतय काय.
हं तू फ्लिपकार्ट वरच हे असेल का नाही तू ऑर्डर
हाय मायकड, मी त्याच्यावर मायाला फ्लिपकार्ट ला आहे फोटो मायाकड मोबाईलला. टाकतो टाकतो बघते, शान्या मला सुच दिदी पार्सल बघितल्यावर तीन पॅन्टा ते पण ट्राऊझर दिदी जेव्हा परवा दिवशी जुडुला बघून आलती की नाही?
हां
तिथंच काय तरी, साडेतीनशे का तीनशे ऐंशी ला होती आणि मला दोनशे ला ऑनलाईन भेटली?
हम्म आणि
ती म्हणली, एवढी स्वस्त कशी काय भेटली? हं...
उद्या जाणाराइस कॉलेजला?
होय, आज शान्या कंमबाईन लेक्चर घेतलं.
होय बोलल्यास की मगाशी. कोण कोण येणार आहे मग?
उद्या बंडा येणार म्हणले. म्हणले आत्या पण येतो म्हणले....
ते तुमचा ग्रुप हाय...
होय म्हणजे आहे म्हणजे एवढं नाही सोड...
हं
मी ही म्हणजे बघ मी असलो पंडाभर असतय.... त्या दोघांच्याबरोबर एवढे मी नसतेय, पत्त्यावर आणि पज्या बरोबर.
हां
प्रित्या बरोबर पण नाही, जास्तीत जास्त मी बंडा बरोबरच असते.
व्हय तुम्ही दोघं काय एकत्रच असतात कायम.
अन त्या पोरी, त्या पोरींचा वैताग येतोय आम्हांला.
ह्ह. आणि काय मट, टर्फला जाणार होतं, टर्फ ला जाणार होतस?
हां.
गेलंस का आज?
नाही जाणार मर्दा, मांड्या धुकाल्यात माझ्या.
हा-हा.
ते जरा गॅप परत जाऊन आलो रे गावाला. त्याच्यामुळे अजून परत आंग दुखाल्यात काल खेळलो ते. आलो-आलो.
आपण आता बघुया, पोरं-पोरं जाऊया सगळी जण एकदा ट्रिपला.
हा.
आणि मी तर म्हणालो फुलेवाडीच्या इकडे एक मोठा टर्फ ओपन झाला, तिकडं जाऊया.
एक मिनट थांब. मी जेवणार नाही सांगतोय तुला. आवाज, हॅलो. मित्रा येतोय काय? हॅलो.
हॅलो, मग तिकडे एक टर्फ आहे का नि
हा.
तिकडे गेले तर आपल्याला भाऱ्या
हा.
तिकडणं येताना मस्त पैकी काय तर खाऊया नाश्ता गरम.
हा.
आणि मग काय
संध्याकाळी काय माहितीचं हे आपलं, जाऊन आलं की गेम खेळा जरा.
हा.
चालतय, उद्या बघा आलं तर येतो कॉलेजला भेट त्यांना पण घाला. हा-हा चालतं ठेऊ
हं, हा-हा.